हॅ हॅलो हा नमस्कार. अहो तुम्हाला दिल्ली पर्यटना संदर्भात जरा माहिती सांगायची होती. तुम्ही ते परवा विचारलेल ना दिल्ली पर्यटना संदर्भात माहिती द्या म्हणून.
हो हो हो हो.
कसं झालंय दिल्ली आपल्या उत्तर भार तील एक ऐतिहासिक महानगर आहे. आणि भारताची राजधानी आहे ती हं. आणि त्याला कसाय आर्थिक आणि सामाजिक दृष्टी त्या, त्याला फार महत्व हाय. केंद्रशासित प्रदेश हाय राष राजधानी क्षेत्र एनटीसी म्हणून ते म्हटलं जातं त्याला त्याच्यामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक. अशी व्यापार असं फार मोठं दिल्लीतून हं राजधानीतून व्यवहार चालतात. आणि राजकारणाच एक प्रमुख केंद्रबिंदू आहे दिल्ली शहर
हा हा हा
आणि तेे केंद्रशासित प्रदेश हाय म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे सेपरेट त्यां त्यांल्या दिल्ली अं... याला मुख्यमंत्री वगैरे ते सगळं केंद्रशासित म्हणजे त्याला राज्याचा दर्जा आहे त्या शहराला
हा हा हा
आता भौगोलिक स्थिती जर बघितली तुम्ही म्हणजे तिथली तर उत्तर भारतात यमुना नदीच्या पश्चिम किनाऱ्याच्या ठिकाणी ते दिल्ली गा शहर वसलयं.
हा हा हा आणि ते थंड हवेचं पण
हां नाही थंडावा तिथे तू ब ब बा हां आता कस आहे हं श शहरा च्याऊ उत्तर प्रदेश आणि म्हणजे उत्तर प्रदेश जेव्हा अ ब प्रदेश आहे आपला म्हणजे राज्य आहे त्याच्या तिन्ही बाजूनं उत्तर पश्चिम दक्षिण हरियाणाच्या सीमाला लागून ही दिल्ली आहे म्हणजे तीन तिन्ही बाजूनं उत्तर प्रदेश आहे आणि क्षेत्रफळ जर तुम्ही बघितलं तर पंधराशे चौदाशे ते त्र्यांशी चौरस किलोमीटर ते क्षेत्रफळ आहे
हम्म हम्म हम् तिथली लोकसंख्या पण भरपूर असेल
हा राज्याचा दर्जा आहे ना त्याला तिथं
हो
राज्य आहे महाराष्ट्र राज्य आहे तसं ते दे केंद्रशासित प्रदेश आहे तो आता त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक हाय जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली म्हणजे अ जुनी दिल्लीमध्ये ट्रॅडिशनल वगैरे मग जसं गाव असत त जसं तसं आहे आणि आधुनिक दिल्लीमध्ये कसं आहे नवीन दिल्लीमध्ये नवी दिल्ली त्याच्यामध्ये नवीन नवीन म नियमानुसार सगळी वास्तू जे बांधकामं वेगवेगळे मोठ ठे मोठे हे आहेत आता दे म म्हणजे आय तिहासिक महत्व काय ह्या दिल्लीला तर अ इंद्रप्रस्थ म्हणून दिल्लीचा एक उल्लेख केला जातो हे महाभारतात पांडवांची जी राजधानी आहे इंद्रप्रस्
हा हा
म्हणजे महा पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ होती त्यालाच दिल्ली आत ता समजली जाते इथं आणि आता स त्तेचं सत्ता दिल्लीवर कुणी कुणी गाजवली तर अ तोमर राज पुत, चौहान, दिल्ली सलतान, क खिलजी परत तुमचं लोध धी वंश आणि मोघल सम्राज्यानी बऱ्याच काळ औरंगजेब वगैरे असेल तीनी ते दिल्लीवर राज्य केलं
हम्म औरंगजेबानी दिल्ली तक्त वरती केल
हे केलं अ ति अ राजधानी अ रा राजधानीचा दर्जा ब्रिटिश काळात एकोणीशे अकरामध्ये अ कलकत त्याला पहिली आपली राजधानी होती पहिली त्याच्यानंतर ते एकोणीसशे अकरा मध्ये अ अं कलकत्त्यावरून दिल्लीला आलेले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवी दिल्लीला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे दिल्लीतून सगळी देश तली यंत्रणा हालाय लागली
हम्म हम्म हम्म
असं आता तेजामध्ये काय हाय की अ केंद्रशासित प्रदेश आहे तिथं आणि आता ते आता तुम्हाला बघण्यासारखं जर बघितलं तर तिथं मुख्य अ राष्ट्रपती भवन एक हाय मोठं परत संसद प भवन हाय पार्लमेंट आणि सर्वोच्च न्यायालय हा आत संसद भवन मोठ्या प्रमाणात नवीन बांधलय पहिलं जुन आहे त्याच्यापेक्षा नवीनच त्याला लागूनच आहे. आणि भारतीय दूतावास म्हणजे, जगातील सगळे दू तावास, हे दिल्लीत बस आता म्हणजे प्रत्येक देशाचे. म्हणजे जगभराचे जेवढे जेवढे काय देश आहेत,
हा हा!
ते अं दिल्लीच्या चाणक्यपूरी म भाग एक आहे. त्याच्यामदे अं सगळ्या जगात चे राजदूत बसले जातात तिथे दूतवास.
हूं हूं, मग आता, दिल्ली दिल्लीत लाल किल्ला पण आहे ना बघण्यासारखा?
तेच की, ते किला. तिथूनच सगळं यंत्रना चालती ना? तिथं शेजारीच संसद भवन आहे ना. तेला. आता दे तिथं अ कानाकोपऱ्यातून दिल्लीला कामानिमित्त परत नोकरीनिमित्त, किंवा पर्यटनासंदर्भात लोकं सगळी येतात. आता भाषा जर बघितली तिथं सर्व भाषा दिल्लीत वा बोलली जाते आणि प्रामुख्यानं हिंदी जास्ती वापरली जाते.
ही हिंदी जास्त वापरली जाते.
जाते. इंग्रजी बी यं, पंजाबी यं उर्दू यं सगळ्या म मराठी आहे सगळे, सगळ्या प सगळ्या
ते ह्याच्यात, दिल्लीमध्ये सर्व धर्माचे म्हणजे लोक
सर्व, सर्व, सर्व, सर्व. आता काय झालंय तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तिथं दिल्लीचं, दिल्ली राईस म्हणून एक फेमस आहे तिथं, तांदूळयं तिथला. परत तिथं अ पराठे, परत तुमचं छोले भटुरे वगैरे परत बिर्याणी, कबाब असं लोकप्रिय तिथं खाद्य प्रकारयं वेज नॉनवेजचे. नॉनवेज बी जास्ती प्रमाणात तिथे मिळतं. व्हेज बी जोरात प्रमा, मूळव्या सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्र कारचे नाश्ते दिल्लीत उपलब्ध होतात म्हणजे असं कुठलं नाही की कुठल्या राज्यातला नाश्ता किंवा कुठल्या राज्यातलं जेवण तिथं मिळत नाही असं नाही. अशा प्रकारचे सर्व प्रकारचे तिथे जेवणं, सर्व प्रकारचे नाश्ता उपलब्ध असतात तिथे. आता बघण्यासारखं तुम्हाला लाल किल्लायं तिथं मोबाईल मंग शहाजहानं ते लाल किल्ला बांधला त्यो. परत कुतुब मिनारयं, जगातील सर्वात मोठं विटाचं विटाचा मनोराय तो. बरं हा हायमून कब. नाय नाय नाय नाय नाय. कुतुबमिनार हे वेगळायं. झुलता मनोरा तिथं नाय. गोकातलाय तो.
हा हा हा.
हा. आणि इतर आकर्षण म्हणजे काय. तर तुम्हाला तिथं सांगायचं म्हटलं तर अ तिथं सैनिकांसाठी बांधलेलं स्मारकयं, त्याला आपण इंडिया गेट म्हण
दिल्लीतून आग्रा पण जवळ आहे ना?
हा तिथून जवळय तिथं अ ते म्हणून दिल्लीची माहिती तुम्हाला सांगाय लागलोय दिल्लीत तुम्ही जाणार आहे ना?
हो हो हो नाही तिथ आपण दिल्लीला गेलो होतो तीथ थून आता आपल्याला जर आणि तिथ जवळपास हे असेल
नाय तीथ आधी दिल्लीतच तुम्हाला जवळ जवळ आठ दिवस लागतात बघायला सगळं. अ बाकीचे लोटस टेम्पल वगैरे आहेत. म्हणजे सर्व कमळासारखं असं आकाराचं एक छ तिथं पिसफुल अस मंदिर आहे तिथ परत अक्षरधाम आहे मंदिर तिथ म्हणजे तिथं त सांस्कृतिक मंदिर म्हणून ते ओढलं चांदणी चौक आहे जो पुनात चांदणी चौक जो आहे तो सगळा कायम अ चोवीस बाय सात दिवस ते प्रसिद्ध बाजारपेठ आहे. कायमस्वरूपी ती त फुल प्रमाणात गजबजलेला असतो तो आता वाहतूक जर तिथ तथली जर बघितली तर तुमचे रिक्षा आहेत परत अ माणसाचे रिक्षा आहेत परत बैल तुमचं घोडा गाडीये तिथं आज परत मेट्रो हो सगळ्या सगळ्या सो सगळ्या सग सगळ्या सुविधायेत तिथं सगळ्या सगळं आहे. जुनं सगळंच आहे परत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे इंदिरा गांधी एअरपोर्ट म्हणून आहे. परत तुम्हाला सांगतो तिथं मेट्रो रेल्वेये. आणि त्याच्याबरोबर तिथं तुमचे अ अ अ व्य आंतरराष्ट्रीय विमानतळ सांगितलं ना तुम्हाला आत्ता आहे तिथ परत त्याच्याबरोबर सगळ्या बाजूच्या सगळ्या सगळ्या ट्रेन्स आहेत तिथं. असं आता अनन दिल्लीतले जर तुम्हाला जर बाकीचं सांगायचं जास्ती म्हटलं तर दिल्लीतील खाद्य संस्कृती अ तर ते त्याच्यामध्ये अं अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या बा तिथं भाज्या मिळाल्या जातात तिथं. म्हणजे
दि दिल्ली राईस आहे ते दिल्ली राईस ते दिल्लीचच आहे का उत्पन्न? उत्पादन ह्म्म हम्म हम्म तिथं जास्त करून कोणतं उत्पादन तयार होत?
सगळ्या सगळ्याच प्रकारचं होतय तिथं दिल्लीत सगळंच होतय म्हणजे साधारण गहू जास्ती तिकडच्या भागामध्ये पिकतो. तिथ खायाला जर म्हटल तर छोले भटुरे म्हणून आहे. सगळ्यात मोठ्या ला त्यो नाष्टाए त्यो. त्याच्यात गरम गरम भटुरीे आणि मसालदार छोले सोबत लोण्याचा लोणी दिलं जातं. आणि कांदा दिला जातो. परत च आलू टिक्की आहे. दही भल्लाये परत राज कचोरी, असं गोलगुप्पे आहेत, पाणीपुरी आहे. पर तुमचं पराठेवाली तिथं गल्ले म्हणून आहे त्याच्यात देशी तुपात कडईत तळून पराठे दिले जातात. मग त्याच्याबरोबर बटाटा, पनीर, काजू, बटर. असं तिथं पाराठे मिळतात म्हणजे काजूचे बी पठार म्हणजे प प पराठे मिळतात तिथं.
हा.
आणि जर तुम्ही नॉनव्हेजचं जर बघितलं तर बटर चिकन आहे तिथं.
हम्म हम्म हम्म.
अ परत त दुसरं म्हणजे अ कबाब च च ते स स सिक कबाब. मोगलाईन बिर्याणी त तंदुरी चिकन. नाहार मिळती तिथं चांगलं जोरात.
हम्म हम्म हम्म म्हणजे आपण गेलो तर म्हणजे आपण गेलो तर आपल्याला म्हणजे खाण्याची कोणताच प्रॉब्लेम नाही आहे सगळच तिथं मिळत म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपण घेऊ शकताय.
तिकट मिळू शकते वेगवेगळे मोठमोठे तिथं अ कॅफे आहेत. तुमचं परत रेस्टॉरंट आहेत मोठमोठे.
वेळ तिथे मग.
सगळे सगळे तिथं हॉटेल्स आहेत धर्मशाळा आहेत तुम्हाला जे पाहिजे ते उपलब्ध तिथे मिळतं तिथं आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन माहिती होतात ना. हा तुम्ही जर टाकलं तर तर तुमच्या गुगल मॅपवर सगळ्या गोष्टी सगळ्या ति थं उपलब्ध होतात अशा प्रकारचं तिथं दिल्ली दर्शन तुम्ही करू शकताय.
चालेल मग तिथं म असं आपल्याला आपलं देवस्थान हे करायचं म्हटलं तर तिथं असं अ प्रसिद्ध असं मंदिर कोणत आहे काय?
नाही नाही सगळंच सगळं बघण्यासारखं आहे हो तिथं. सगळंच बघण्यासारखं आहे तिथं असं जवळ मंदिरं खूप आहेत तिथं. पण तुम्हाला जे काय बघायचंय तिथे तुम्ही तुम्हाला म म म मग खूप वेळ बघण्यासारखं आहे तिथं असं.
चालेल चालेल बघू मग आता आम्ही जायचं म्हणतोय म आता म्हणलेत तुमच्याकडंन थोडीफार माहिती मिळा ली आम्हाना बघुया म आणि चालेल चालेल.